हॅलो
आवाज येत आहे का बारती ताई
हो येतय काय काय करतय
काही नाही बसलेली आहे
हम हम आज ते म्हटलं मला ना ते विचारायच होेतो आज कसेलचा चांगला कार्यक्रम झाला म्हणे तुमच्याकडे
हो सर आले होते रंजना मॅडम पण आली होती आणि त्यांनी म्हणजे माहि ती दिली व्यवस्थित आणि ते सुरुवातीला आपल्याला पूस पुस्तक दिलं होत बघ लसिकणाचे सिकल सेलचे वेगवेगळे प्रकारचे पुस्तकं होते ना
हा
त्या त्याच्यातून थोडी माहिती दिली होती
हम्म काय नाही मला ती सलिता आली होती ना इकडे मलगावाला ते सांगत होते त म्हणे चान्स येलेला तर सर गेले म्हणे मग मस्तंगच कार्यक्रम होणार म्हणे म्हटलं आपल्याकडे पण करायचंय हो मी आश्रम शाळेमध्ये गेली होती तिथं मुलं काय जास्ती नव्हतं असं म्हणजे पंधरा वस तील तरी पण फोटो मध्ये जास्त नाही आणि मराठी शाळेच्या मुलांना सांगितलं थोडी माहिती आणि इकडे आमचं ते नाही का शिवण क्लासच्या महिला आल्या होत्या
हो
ह हा त्यांच्यासोबत पण घेतला तिथं इथं मस्त झाला होता ते महिलांसोबत पण काय करायचं
आता मॅडमांनी कॉल केला होता रविवारच्या दिवशी जागतिक हे योगा दिवस साजरा करायचा आहे सांग
हा मला पण सांगितलं त्या ते मॅडमनी नाही सांगितलं मला म सर बोलू हो मला म्हणे करून घ्यायचं ताई म्हणे रविवारच्या दिवशी पण करा म्हणे, काय- तरी म्हणे, असं बोलत होते म्हटलं चांगलं आहे तू
म्हणजे सरांनी सकाळीच सांगितलंच होत त पण आता मॅडमनी कॉल केला होता. हा आता परत कॉल केला होता तिथंच करायचं जास्तीच टाय आणयच्या आणि
थोडे अत अंतरावर मुलींना उभं करायचं. प्रत्येक आसनचे एक एक फोटो येऊ द्यायचे सांगत होते.
हो का वेगवेगळे का.
हा
हम्म माझं तस काय नाही पण म्हणे तुझे असलापरती घेऊन जायचं म्हणे. अन् करू म्हणे असं सर म्हणत होते म्हटलं सर तुम्ही आम्हाला नेमकं काम काय लाव- य तसं ते विचारत होती मी त्यांना-
हा
आमच रेन्यू तर झालंय पण काम काय तेनी सांगितलेलं आहे ना ऑनलाईन काम भरपूर दिलेले आहे डायरेक्ट खूपच. आणि दोन हजार बावीस ची माहिती आता मांगतायत ते.
हा त्या दिवशी आमच्याकडे पण विजिट ला आले होते मंगळवारी. पण माझ्याकडे लसीकरण होत. पहिले माले मास्तरानी कॉल केला. मग नंतर सोनाली मॅडमांचा कॉल आला, कुठे आहे ग बाई तु मॅडम मी लसीकरणाला आहे, मग अनीता कुठे आहे सांगत होती ती मला. तुम्ही फोन करून विचारून घ्या मग तिच्याकडे गेले होते काय माहीत. लगेच गो लंगडीला निघून गेले होते ते
हा ते विजिट वाले थोडस विचारायचे जसं काय खूपच- ह हे केलेले असत आता तीन वर्षां- माहिती मागायची ते म्हटलं बापरे- आणि आपलं सरकारी कामाचं पण आणि घराच पण आणि आपलं शेत- च मग लोकांना कसं वाटत हे सगळी माहिती घेऊन घेत- आणि लगेच देत नाही, काही नाही, सांगत नाही असं. रागवत होते ना ते, म्हटलं चांगलंय आमच्या लोकांना तस कडत नाही म्हटलं. असं बोलले होती मी त्यांना.
रंजना मॅडमांनी कॉल की केला होता. म्हणजे तिथल्यामलगावच्या बाहया म्हणजे दिलं होत तरी नाही- काहीच नाही घेतलं आम्हाला, असं सांगायच्या ती - मॅटर झाला म्हणे खूपच सांगत, मलगावला.
हो ते इकडचे मोठ प्लटवाले होते ना, त्यांनी घे - पाच वर्षी दोन हजार चोवीस, पंचवीस ला असं दिलेलं ना, डायरेक्ट- म्हणे कधी दिलं म्हणे अस तस म्हणे असं खूप बोलत होते. मग मी बोलली म्हटल तो मुलगा तर आला होता म्हटल. तेव्हा तर मोठी गाडी आणू की लहान आणू असं करत होता म्हटलं. आणि आता कसं काय आणलं नाही विजिट पण केली होते हा जेव्हा दातरंगेसर- आणि ते मुंबईच्या मॅडम कोणत्या तरी होत्या. त्यांना त्यांच्याच शेतात घेऊन गेलो तेव्हा होते आणि आता सर्वेच्या वेळेस- तुम्ही आम्हाला दिलंच नाही म्हणे डायरेक्ट.
असं असं सांगायला लाग- तात ना, यांना काय पण दिलं ना आपण प्रूफ ठेवून, ठेवायच- मोबाईल मध्ये फोटोच काढून ठेवायचा.
प्रूफ आहे. त्यांच्या सह्या, अंगठा, आधार कार्ड आपण मोबाईल नंबर- लिहून घेता. दिलेलं आहे तेवढ आपल्याकडे माहिती आहे ना? फुकट कोण आणि तुला मी काहीच देणार नाही - तुझा आधार कार्ड वगैरे सही कस काय घेणार मी?
तेच ना.
कायतरी पार्टिसिपेट मध्ये राहतात. तेव्हाच करतो ना आपण? हा. हे छोटे मोठ्या असतात त्या कार्यक्रमामध्ये फक्त आपण सह्या घेत असतो. आधार कार्ड आपण मिटिंगांमध्ये.
मीटिंगामध्ये नाही घेत ना आधार कार्ड.
येतो ना?
हा.
काय नाही आमच्या गावातला ना जास्तीत जास्त तीस च्या वरती ना विहिरी नाहीये. तिसच आहेत. मग सर्वे केलेला होता तर, विहिर ज्याची आहे त्याशी त्यांना त्याच लोकां- ना कार्ड दिले ना, पहिल्या वर्षी दहा- दुसऱ्या वर्षी पाच, तिसऱ्या वर्षी दहा असं दिले. मग किती पंचवीस झाले. मग बाकीचे जे उरले असतील आणि आता कोण काम- केलेलए त्यांचच असतील विहिरी आता हा. तर मग त्याच्या- हे पण होते. मंग म्हणे असं. पण किशोरी मुली त्या त्यांच्या घरात होते. मुलं होते असं- ते चार भाऊ बहीण- मंग त्यांना त्याच्यामुळे दिलं तर ते, ते दोघं मुल आणि- त्याच्या काकाचा मुलगा अनिलए- असं हे तीन जण आले होते ते रोप घ्यायला झाडांची. डायरेक्ट नाही म्हणून दिलं डायरेक्टच.
तस सांगत होती रंजना मॅडम पण. बई त्यांना एवढं देऊन आ- विचारतात तर ते डायरेक्ट नाहीयच म्हणत होते. एवढं म्हणजे खूपच- कस तरी वाटल आम्हाला असं सांगत होती रंजना मॅडम.
हम्म. मंग हे आणि म्हणायला लागले. आताच नका विचारा म्हणे. दोन हजार बावीस तेवीसच विचारा म्हणे तेव- म्हणजे तीन वर्षा अगोदर काय दिलं नसेल का तुम्हाला? ते विचारा म्हणे. तेव्हा- कारण प्रत्येक वर्षी वेगवेगळे लोक-
हो वेगवेगळे. आणि कारण कस आहे आपण बघा आता आपल्याकडे नवीन- ते कधीच येऊन जाते मगं लहान असता आपण - तिला देतात.
हम्म.
टिकून जाते. मग तिचं बाळ मोठं होऊन जाते मग नंतर दुसरी माता- तयार होऊन जाते. किशोरवयीन मुली- वर्षाला म्हणजे एक एक दोन दोन काही तरी त्यांच्या- पण वयानुसार काहींच लग्न होऊन निघून जातात. काही नवीन किशोरी येत- तात. अस होत ते पण.
ते ते जाऊदे आता सनदा माता आता गरोदर आहे आपल्याकडे आपण गर्भधर मध्ये टाकलो आणि याच्या पुुढे आपण जे काही आता बेबी किट म्ह आणखी आम आम्ही शहाण्या मुलांना पोषण कल्पवडी दिले होते. आणखी आपल्या गावात आपण एस बी वगैरे चेक केले आरो्ग्य सिबीर राबवल्या असं भरपूर काम केले आहेत हा मग तस महिलांना सगळ्या महिलांना जे सुटले असतील ना तेच. म्हातारे सुटले असतील बिचारे.
हो
तर किशोरी मुली म्हणजे रजिस्टर यायला कंटाडा यायचा आम्हाला. इतके घोडा व्हायचे माझे तर भरपूरच. म्हणजे शंभरच्या वरचा आकडा जायचा माझा. आता असं विचारायच. जे ना असं तसं केलं होत का बायाफला डायरेक्ट नाही म्हणून जायच.
चांगलंय नाहीतर आम्ही रेफर केलेले. आता नंदुरबारला घेऊन जातो तेव्हा ते बायफलेच गाडी करून घेऊन जातात ती काय जे खर्च पाणी आहे ते पण बाय करून देतात फक्त यांना जायचंय सोबत कर ना
पण तरी पण आईन वेळेस अशी फजिती करतात ना ग आपली म्हणजे तिथं काहीच केेलच. केलेलंच नाही आहे असं दाखवतात ते
हा आता लंगडीला चांसलेला यायचं म्हणत होते म्हटलं यांचा पहिला वर्ष हे यांच तरी बरं जायला पाहिजे म्हणजे आता कर आणि ओडीटी म्हणजे पूर्ण वर्ष झाले म्हणे ना ते मग होते म्हणे ही विझी. असं बोलले होते राकेश स हो जेव्हा आमच्या आजल सासू वारली होती ना तेव्हा आले होते. मग त्या त्यांना वाट लावलं तिकडन येताना ते गज त्यांच्या घरी बसले होते. ते सर आणि ते मुंबईचेथ- बाबा होते का दादा होते ते म विचारलं होत सी एस सी सेंटर चे आमचं सीएस सी गटाच असं विचारलं होत. त्यांनी म्हटलं आता असेल असं वाटलं मला आणि नंतर दुसरी डाय दुसऱ्या दिवशी डायरेक्ट टीम आली. म्हटलं चांगला आहे किती मी एकटी आणि ते चार ज‌ण
चार जण ना ग मग किती कोणाला कोण प्रश्न विचारणार आणि तू
अ नाही बघ आता मोडल प्लाट भाजीपाला प्लाट अ आणखी गटाच होत ते आणि किचन गार्डन असं हे. चार झाले ना मग चार जणांना ते चार जणांना ते चारीच्या चारी होऊन जाते आणि मी एक ती सीआरपी. मी कुठं कुठं हेटणार मा मोड पाठवाल्याला एक घर दाखवायची आणि ते किचन गार्डन वाल्यांना दोन तीन घर दाखवायची. ते आणि ते शेडीपालनवालांना वेगळं असं. असं करून मग तरी पण मग अ तो सागर नावाचा सर होता बघ, तो. चष्मिश. बघित नव्हतं का?
नाही ना गं. मी त्या दिवशी, म्हणजे इथं येणार आहे. सांगत होत ते लंगडीहून परत येणार असं. पण सरडश शहादाला निघून गेल्या आणि दुसऱ्या दिवशी इथं गेले होते. गोडले पाळा आणि बुंगऱ्याला जायचं आहे सांगत होते, सर. तिथं तर आप ली संस्था राबवली नाही, आहे. मग कसं काय, असं? तर नाही म्हणे, त्यांचा सर्वे करायचा आहे. सांगत होते ते.
कुठे?
गोल्लेपाळा, बोंगरा, दूधखेडा.
हा, हे नवीन गावं घ्यायचं, म्हणत आहेत ना. मग त्याच्यासाठी, ह. पण ते, बाप रे! डेनजर लोक आहेत, अगोदरच. चालू होतं. केस करून देणार. असं - तसं. आता काय करणार, काय माहिती?
हम्म.
आणि सर सांगत होते, मालेमा सर की, निम्मे लोकांचं ते घेतात. फार्म भरून. फार्म भरायचं. प्रत्येकाचं नाही केलं होतं का? प्रत्येकाचं केलं होत.
परत्येकाचं नाही पण, त्यांची यादी जितकी होती, तितकी भरायला लावली होती न त्यांनी. निम्मी, कशाला सोडणार? म्हणजे किती? आता शंभर पर्सेंट मध्ये त्यांनी ऐंशी पर्सेंट केलं असेल. नि वीस पसेट सोडलं असेल. बस! तितकं नाही तर हे पण ना आणि नाही तर जे सांगायचे ना, ते दाखवता दाखवत झालं होत. कारण, बाकीचे आता गावाला, आता शेतात पण आता आपल्याकडे तर मजुरी च घरात तर राहतच का नाही. आता मग ते सकाळमध्ये गाडीवर निघून जायचे. संध्याकाळी यायचे हे आणि कधी जायचे, इथून ते हे सर पण साडेसहाला. प दोन दिवस साडेसहाला गेले होते
असं.
पहिल्या दिवशी. हा माझं, तुमच्या - तुझ्या दादाचं ते मॅडम आणि त्या सरांच चालू होतं, कटकट. म्हटलं, सर आम्ही, मी काय खोटं बोलत नाही, म्हटलं. तुम्हाला बोलवलं होतं, म्हटलं तिथं. तुम्ही आले नाही तर, आम्ही काय करणार म्हटलं. आणि ती मॅडम आणि एक नाही, ती दोन नाही म्हटलं. पाच- सहा फार्म भरलं म वेळ लागेल ना. आणि इतकी मोठी लिस्टय ना सर, डायरेक्ट मोठीवाले आहे.
बापरे!
खूप मोठीय म्हटलं. काय उपाती आहे, असं करायची मी
मग तुम्हाला हे, दोन महिन्याचे पेमेंट देणार का, नाही ग?
देयत म्हणत होते, पण ते लिहायला लावतायत. मी तर डायरेक्ट काम केले. पण मी प्रस्ताव लिहून, कच्चा नाही लिहीत आप पण रजिस्टरला. ते लिहिले नाही. म्हटलं जाऊ दे. नाही देणार तर नाही देणार. असं करून